ऐकू येते का?
हम्म येतय की.
ह. बघ. आई,
हॅलो.
आजी, बोलते ना, हॅलो येते ना, ऐकू येतं ना? नाही मला मुल जरा गंगा घालाले.
तुम्हाला जमतेना म.
काय ते?
तुम्हाला जमतय ना बोलायला.
नाही नाही आहे बोला. काय करताय म? हॅलो, हॅलो ऐकू येत नाही.
येत येत बोला कि मला.
हा हा, कंटाळा आला असेल बोलून, बोलून, बोलून.
होय, काय बोलायचं हा प्रश्न पडलाय आता.
टॉपिक नाहीत काय?
अ टॉपिक पण नाही. आणि जास्त कंटिन्यू बोलणं चाललं की ना जड व्हाय लागलेय.
होय, होय. कंटाळा येतो. काय बोलायचं काय बोलायचं?
ते एकच एकच एकच पूर्ण व्हायला. असं नवीन काहीतरी इंटरेस्टिंग अस की म बरं वाटते जरा.
होय होय.
म्हणून.
हो हो होणे
उद्या कॉल केलं तर चालेल ना कि असं कंपल्सरी आहे करायचं
ते तर मला काय माहत नाहीत ना अजून पर्यंत ते काय अपडेट आलेला नाहीये
हा हा
शक्यत उद्या चालेल कारण का अजून पण कसं झाले नवीन नवीन असून ना त्यांना ॲड करून घ्याव,
हम्म, हम्म,
त्या बटस का तू
आणि ते माझा माझ पेमेंट म्हणजे कायत त्याला आप पेमेंट का ते स टा
तुचा आवाज ब्रेक होतोय
एकच मिनिटात
ह
हॅलो
हा बोला
आपण पेमेंटला युपीआय नंबर त्यांनी टाकतोय ना बॅका बँक अकाउंट आणि युपीआय नंबर ते काय माझं प्रोसेस होई ना झाल्या की
हम्म काय केला त्याला तुम्ही
युपीआयबेटाकले नंबर
युपीआय आय डी टाकलाय ना
हम्म
होते का पेमेंट प्रोसेस दोन रुपय आली का अकाउंटला
नाही आले अजून म्हणजे ते पुढं म्हणजे प्रोसेसच अजून झाली नाही ते दाखवाना पण झाले
आध तथं आयडी टाकायची पण यूपीआयडीसं प्रोसेस सांगते ना तस सगत जायं आणि ज्याे प्शन येतय ऑप्शन काय होतय की तुम्ही म्हणजे तुमच्या अकाउंटला व्हेरीिफिकेशन येते त्यासाठी तो ऑप्शन येतो येस आ नो येस केला की मग ते अकाउंटला दोन रुपये पडतात आपल्याला मेसेज येते अकाउंटला दोन रुपये पडतात येस नोकेला काय नाही
ते आमच्या दादानी केले त्यालाच माहित आहे काय केलंय त्यान ते
कननो केला नामागौ येत नाही येस केला नामात येतात असं आहे ते माझं पण तसं झालतं हा माझं पण तसच झालत
हम्
येस केलं की अकाउंटला पे दो रुपये पडतात आणि दोन रुपे पडले की आपणजे म्हणायचंग आप अकाउंटला पेमेंटल्ली देवस
हम्म तुमचीच बोलण्याची भाषा छान आहे मला आवडतेला
समजते का सांगते ना हा हा हा म्हणजे सांगताना समजते काय
समजतेय पण म्हणजे एकदम सॉफ्ट आहे ऐकायला बरं वाटतय जरा
हो काय
हम्म
नाही होते पेमेंट पेमेंट त्याचा प्रॉब्लेम्स येत नाही होऊन जाते खूप चांगल्या पद्धतीने हो नको अजून पण देऊ नको सर अधि टास्क करून घ्या व्यवस्थित सगळे मग करा म्हणे मी तुम्हाला म्हटृले ना. पॅडी वगैर टाकू नका मी सांगते तुम्हा म्हणून. आणि कसं प्रॉब्लेम होत मला पण असं झालत मला पण सांगणार कोण नव्हतं.
हम्म
म त्यावेळी प्रोब्लेम होतोय आपण इंक्वायारी टाकताना.
होय तेच म्हणलं.
आपण नो केला ना मग तो कस आयडिया आपली तिथे असते आपण आपल्याला पेमेंट येत नाही. सारखं सारखं करायला गेलं ना ते व्यवस्थित होत नाही. तसं होते मग आपल्याला अजून थोडे दिवस थांबून मग आपण युपी आयडी टाकून मग आपल्याला पेमेंट मिळानार असं होतं.
हम् चालतय काय एवढं पेमेंटचं काय गडबड नाही सोडा.
हा तर मग फास्ट आणि सारखं सारखं तिथे ऍड करून करणे पेमेंट मग आपल्याला लई वेळ थांबाय लागते मी व पेमेंट भेणार नाही. काही दिवस जाय लाग म आपल्याला मग मग नंतर आपल्याला पेमेंट भेणार.
हम् हम् हम्.
आता मग काय गडबड करायच नाही आपल्या आपला टास्क करून घ्या टास्क जर आपल्या कंप्लीट झाला असेल त्यावेळेला आपल्याला मेसेज पडतोय त्यावेळेला आपण पेमेंट व रिपे के‌ नाही सध्या मला हे एकच टास्क चालू आहे.
हम्म मला पण हे एकच चालू आहे आता.
पर्यंत हा टास्क पूर्ण होत नाही आपला तोपर्यत आपलाना पुडच भेटणार नाही.
होय ते पण आहे की.
होय.
बाकीच्यांना बहुतेक यायला लागलेत वाटत पुढचे.
हा ते कसं म्हणजे सुरुवातीला क दोन्ही टास्क एकदम पाठवल्यात एकेकांना.
होय.
आणि एकेकांना कसं हा टास्क झाल्यानंतर मग पाठवलेत जसं की म्हणजे जे आधीपासून आहेत ना त्यां आम्हा कसं आम्ही आधी पासून आहे त्यामुळे आम्हाला येऊन जात ते टास्क सहज येतात. त्या आधीपासून रजिस्ट्रेशन आहे ना त्यात.
हम्म हम् हम्म.
जन्म असलं की ना मग एक एक एक के येत जातात.
हम्म. असं सांगणार कोणतरी पाहिजे.
ते तर आहे तुला सांगणार अस की जरा म्हणजे कस समजून जाते त्या गोंधळ काय पण करून टाकते आपण असं होते.
हम्म हम्म हम्म. आता एवढ्या सगळ्या म्हणजे तुम्हीच आहे बघा मला मदत करायलाय एवढ्या सगळे जण झाल्या. तुम्हीच आहे मला शेवटून तुम्हीच मला मदत करायला म्हणजे काय असेल ते सांगयला अजूनपर्यंत तुम्ही कॉल साठी मला मेसेज कराय लागलाय.
अ काय आपलं पण काम समाज त म्हणते असं नाही की फक्त तुमचं काम फक्त माझं काम. तुम्ही कॉल केला माझा पण होणार आहे मी कॉल पण होय होय.
ह बऱ्यापैकी आपणच कंटिन्यू म्हणजे तुमचं झालं की आपण आपणच एकदम कंटिन्यू केल दोघीच.
होयय होय होय तेवणळ. अनोळख्या असून त्या कामावरून एकतरी ओळख झाली अशी होय की नाही. सपोर्ट मिळाला तेवढाच.
होय असं म्हणजे ओळख असलं तर कि नाही. बरं वाटते नाही अनोळखी असलं की ते काय कळत नाही लवकर. कशाचीच कुठलीच लिंक लागत नाही बोलायचं काय सांगायचं काय आणि ते खरंच आप''--'' आपलं बोलणं सिरियस घेईल असं पण नसतेय. कोण एक एक जण म्हणजे असं म्हणजे ऐकून असं सोडून देतात. आपण सिरियस सांगायला जाणार आणि त्यांनी ऐकून सोडून देणार मग ते बरं नाही वाट''--'' त्यात आपल्यालाच अपमान झाल्यासारखं वाटत आपला.
होय होय तसं होतेच ते.
ओह ओह
आपण ऐकून पण घ्यायचं बोलून त्यांचं पण ऐकायचं नाही आपलं पण बोलायचं म्हणजे मग ते आपल्याला व्यवस्थितीत होतंय ना. आणि जर तिथं मी. कॉल केला तर ऐशी टक्के माझं बोलण पाहिजे आणि तुम्ही कॉल के तर ऐंशी टक्के तुमचं बोलण पाहिजे असं पाहिजे. मग आमला कॉल सक्सेस हो नाही तर मी बसणार गगप्प तुम्ही बोलणार. आणि तुम्ही बोलणार मी शांत बसन असं हो ते होत नाही ना व्यवस्थित. ते नंतर रिजेक्ट होतात कॉल ते त्याचं पेमेंट आपल्याला भेटत नाही असं होते मी ते.
हम्म. बोलणं पाहिजे बघा काय पण किथे पण झालं तरी बोलणं पाहिजे. हम्म. मग पाऊस चालू आहे काय तिकडं.
थोडा पाऊस चालू हाय बघा तिथं.
इकडं मगाशी होता आता थांबलाय बघा. दुपार नंतर होताच आता थांबलाय. हम्म हम्म.
घरातले सगळे झोपलेत की काय.
नाही एवढं लवकर म्हणजे झाले टायमिंग तस जरा भावासाठी थांबायला लागत. तेथे येऊन जेवायचं ते आता आला मग जेवणार मग. सगळं आवरलं की झोपायचं. तस सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामानुसारच झपून टाक झोपतात
होय होय ते तर हाय.
हम्म आवरलं की झोपायचं. मग फोन बघायचं मग परत झोपा आली की झोपून टाकायचं.
ह ह,
असं करायचं. तरी मी असतो स बारापर्यंत तरी आम्ही सगळेजण जागे असतोय.
आम्ही पण बा आमच्याकडे बारा पर्यंत जागे असतात सगळी आता तर एक दोन वाजायला लागलेत. लहान मुलांच्या ना एक एकदा तोडते बाराला. त्याच्यासोबत खेळत बसायचं करायचं एखाद झोपतय झोपायचं नसतं कि उठ''--'' उठून बसायच त्यासोबत.
तुमचं शेड्यूल असेल मग.
होय त्याच्यावरच की.
हम्म.
त्याच्या उठण्यावर उठायचं त्याच्या झोपण्यावर झोपायचं.
होय असंच असतंय ते.
हम्म त्यान रात्री दमत नाही करत नाही शांत असते झोपतोय शांत.
होय.
ह
तरी एकाला दुसरं असलं की नी, काय नाही वाटत.
आता इथ फ्री आहे म्हणून, सासरी गेल्यावर मीच की.
होय ते पण आहे, तोवर जरासं ते मोठं होतय नाही. म्हणजे आपल्याला पण जर असं त्याच टायमिंग तेन आपल्याला सगळं कळलं की नी. मग काय वाटत नाही, अजून त्याचं टायमिंग तेन काही फिक्स झालेलं नसतंय. त्यामुळ सगळ्यांनाच दमवते ते म एक त्याला जरा दुसर असल, की मग जरा बर होतय दोघाला पण. हूं मग ते एक एकाच पण एकाच्या मागं लागलं तर मग. ते झोप तेन होत नाही, मग तब्येत तेन बिघडते, माझ्या मैत्रिणीचं पण असंच होतय. ते त सासरीे एकटीच आहे, सगळंच तिला करायला लागतय आता.
होय!
जेवण, धुनं भांडी, त्या बाळाला काय पाहिजे नको ते घरचं सगळं लोडच.
सासू वगैरे नाहीत का त्यांच्या?
सासू नाहीये तिला, एक्सपायर झाल्या. हूं मग. चला झाले दहा मिनिटं ठेवू काय म.
हा हा ठेवा.